हॅलो
हा आवाज येतोय? हॅलो
हां, माझा आवाज येतोय का म्हंट कटी यालाय,
पहिल्यांदा आवाज तुमचा कट आला आता!
हां आता येतोय ना व्यवस्थित हा, होय होय घरी आहे. हो घरी आहे आज मला ऑफ. आहे ना त्यामुळे. आज सुट्टी असते ना मला, त्यामुळे मी घरी आहे. जेवण वगैरे,
टेस्ट टेस्ट जेवण आता झालं.
काय नाही, निवांत असते. ह ह चहा तेन असतो का.
चहा आता बघा आमचं कसय चहा कोण आणाय गेलं तर आणतय नाही तर मग काय. होय, आमच्या इथ पहिला हॉस्पिटलला होता चहा. आता जरा थोडी कारणामूळन जरा बंद केलाय.
हा हा हा,
आम्ही कंपनीत आहे ना, जरा कंपनीत आमच्या जरा! वर्करनी दूध चहा साखर तेन आणून ठेवत होते, ते काय, कोण पण उठून कधी पण चहा करायला लागलेत एक एक दोन दोन तीन तीन वेळा. मग ते काय मालकान आमच्या सगळं बंद केलं.
हा हा हा हा ह,
ते आम्ही कस सीएन सी मशीन ला हाय ना.
होय काय ते कसल मशीन आहे ते काय काम. करतय,
असले आपले जॉब असतात का नाही गाडीचे पार्ट वगैरे. धातूचे पार्ट असतात सगळं, मटेरियल लागत गाडीना तेन त्याच, सगळं क्लिनिंग सगळं बर तेन कमी करतय त्याला हाय. का म्हणजे डिफॉल्ट पीस असतात का नाही त्यांना सरळ करण्याचं काम करते. खराब पीस, यामध्ये एखादा पीस सवण झाला नाही तिचा म्हणजे स्ट्रक्चर सवण झाला नाही.
हम् हम ह,
आणि बी त्याचा आकार आकार त्याचा बरोबर झाला नाही. म त्या आकारच सरळ नाही झाल्या म्हणून मग आम्हाला ते मशीनमध्ये जरा कट करून. त्याला जरा सगळं, सगळी जी प्रोसेस असते ती करायला लागते मग एकदास काय मशीन चालू झाल की.
काय,
चालू आले की संध्याकाळ पर्यंत मशीन चालूच असतिया.
हा हा हा हा,
काम असतय आणि आमच्या ड्युटी आठ तास असत्यात नाईट असतय आणि बारा तास हो.
हम् हम हम,
सकाळी असते आमचे उलट्या पाळ्या असतात आमचे.
ह,
पहाटेच चार बारा, रात्री बारा ते आठ असं होत असतं ना
हम्
आता कसं कामावरनं आम्ही घरी चाललोय चार वाजले आता सुट्टी झालती आमची
हा हा हा
चाललय तर चहा घ्यायचा आणि निघायचं घरी भरारा घरात जायचं टिफिन तेन ठेवायचं जरा फ्रेश व्हायचं
ह
मुलगी असते ना माझी घरात
हा हा हा हा
हम्म दीड दोन वर्षाची मुलगी आहे माझी मम्मी असते घरमधी
हा हा हा हम्म
बायको असत्या
हम्म
दोन बहिणींची लग्न झाल्यात
होय काय हम् हम् हम् हम्
पप्पा आमचे एक्सपायर झालेत ना
ह ह ह होय बायको आहे म्हणले त मिसेस आणि आई काही जॉबला जातात का
मिसेस काय बाळ सांभाळत्या घरातच असत्या
ह
आणि मम्मी जरा जाते मम्मीच कस वधूवर सूचक आहे ना कोन मुलं बघतात मुली मुलं त हे ते करतात बाकीच मग ते कस स काळी गेली की संध्याकाळी येत्या मग त्यात मग जरा पुरगीला बघायला कोण तर घरात लागतय
हा हा हा हा
त्यामुळं जरा करावं लागतंय सगळं मॅनेज मॅनेज करत करतच चाललय म काय आम्ही घर री गेलं की जरा जायचं जरा बाहेर फिरायचं इकडं तिकडं तासभर घरात बसायचं मग जरा आता पावसाळा म्हणून क्रिकेट बंद झालय गेल्या गेल्या जरा क्रिकेटची आवड
हा हा
वाळतय तवा हॅलो ग्राउंड आता पाऊस कधी संपणार तवा
नाही मुलाचं भारी आहे ना निवांत
तुम्ही आता काय म्हणजे आज ऑफ असल्या म्हणून काय प्लॅन म्हणजे काय पिक्चर बिक्चर घरीच आहे
हो काय नाही उठतो सकाळी दहाला उठतो साडेनऊ पर्यंत उठतो उठून आंघोळ वगैरे आवरतो आणि मोबाईल बघत बसायचं कधी टीव्ही वगैरे बघायची असेल तर गाणी वगैरे लावून भांडी वगैरे पण ए. सगळं आवरायचं कपडे वैगेरे.
हं.
एक वाजता जेवायचं. पप्पा आले की जेवतो. जेवलो की भांडी वगैरे घासायची. जे झोपायचं ते सहाला उठायचं. चहा घ्यायचा. चहा घेतला की जेवणाची वगैरे तयारी चालू करायची.
हं.
हम्.
तुमचं काय? तुम्ही मॅरिड आहे काय?
नाही मी हम्.
चालू आहे?
नाही तस काही नाही आहे अजून.
काही लागलं तर सांगा. आमची मम्मीच स्थळ काढते ना?
हा. हा. सांगतो.
आता तुम्ही एक कॉलमध्ये मदत केलायसा माझी. म्हणून तुम्हाला सांगतो फ्री मध्येच स्थळ काढायला.
हा हा. हा. चांगल असला तर ठीक आहे.
कसं म्हणजे काय? हे काय मागण्या काय तुमच्या?
आमच्याकडे हा नोकरी चालतंय. बिना व्यसनी वगैरे. हम्म.
मग तुम्ही काय शोधलाय का काय?
नाही नाही.
हम्म.
हम्म.
किती आहे वय तुमचं?
चोवीस आहे.
मग कसं काय म्हणताय? मग घरातली काय बघत नाहीत स्थळ? आली नाहीत अजून काही?
नाही नाही. अजून तर आमच्या विषय नाही तो. जेव्हा विषय निघेल तेव्हा- सांगते हम्म.
आमचा आहे नंबर. कधी पण सांगा. तस आमची मम्मी- कोल्हापूर इथे जवळ, तुम्हाला कसं जवळपासचं पाहिजे का लांबचं पाहिजे?
जवळपास. नाही म्हंटल.
जवळपासच बघणार आहे व्हय.
हा.
हम् म काय आमची मम्मी इकडे बघते. कोल्हापूरपर्यंत सांगली पर्यंत पार पंढरपूर इकड तिकडे सगळीकडे बघते. दौरा आमच्या मम्मीच तेच असतोय की रोज.
मुली बघण्याचा मुली दाखवण्याचा मग लग्न असलं की आमची मम्मी तिकडेच असते.
शिल्पा
अडचण होत्या आता काय करायचं कामच आहे मम्मीच.
वहिनी झाल्यापासून काय
तुच काय तुमच काय परत अपेक्षा काय नाही?
नाही नाही म्हणले
आ
नाहीे असं म्हटलं माझ्या काही अपेक्षा
तुमच्या पाठीमाग एक भाऊ आहे ना.
तुझी काय लग्नाची प्रोसेस
नाही म्हणजे नाही नाही छोटया माझ म्हणजे माझ्यापेक्षा दोन तीन वर्षाने लहान आहे त्यामुळे त्याला वेळ लागेल आता लस टोचून आणलय त्यामुळे
अ मग काय शोधून ठेवलाय का त्यांनी
नाही नाही तसं काही नाही आहे आमच्या घरात वगैरे,
हं कारण की आता पोर वीस, झाली की पोरी आता शोधून ठेवाल्यात म्हणून म्हणल आता इकड इचलकरंजी साईड ला जरा तर लईच चालू आहे ते कस प्रकार सगळं लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज म्हणल
हा हा नाही नाही तस काही नाही आहे.
हं
हम्म
मग काय डबा घेऊन जाताय कामाला
होय होय डबा घेऊन जातोय नाही डबा
मग कसं काय जेवण सकाळचं कोण करतय.
काल त मम्मी वगैर करते मम्मी करते
आणि संध्याकाळच
संध्याकाळच मी करते
हा
बोललो तुमच्याशी जरा चांगल वाटल, तुम्ही माहिती दिल्यासा त्याबद्दल पण तुमच धन्यवाद. ठीक आहे मी जरा बघतो जरा आमचं काही काम आहेत काय? परत आणि मी एक दोन मिनिटाने करू शकतो ना.
हा हा
ठीक आहे ना
हा
दोन मिनिटं ठीक आहे ठेऊ का?
ओके